येतोय आवाज? हां हॅल
हॅलो
हॅलो
हॅलो
हां येतोय का आवाज?
हां येतोय येतोय.
काय झालं ना वायफाय हं हम्म कामावरनं आणि ते वायफाय बसवायला आलेत त्याच्यामुळं,
अच्छा, ते इकडचच नेलं का नवं बसवलंय आता परत.
नवीन,
हो काय, आणि हिटलं मग?
हिटलं हाय, आता बघू काय करतायत ते येताना.
हां हां हां बर बर मग, कलरिंगच झाल का काम पूर्ण?
हो, कसलं काय कलरिंगच पण चालूच आहे, आता आज नी खिडक्यांचं
हो का? अच्छा, मग ते रोज थोडं थोडं बोलल्यावर लईच राडा होत तसल तसला सगळा हम्म, ते रोजच आवरा, ते लोक येणार जाणार पाणी द्यान, हे द्यान, फडकं द्यान ते
तेच चालू आहे, रोज काम आवरते, आता पण नुसतं आवरून बसलेय, तर आलेच.
हां, हां, हां. आणि फर्निचरच?
दिलंय आता, कधी येतात? ते पण काय माहिती. हा ना ते दिलंय आता, ते पण कधी येतात माप घ्यायला काय माहिती.
हो काय. रेट कसे लावलेत, व्यवस्थित लावलेत? काय?
ह्यांनाच माहिती.
होय, आजकाल मटेरियल पेक्षा मजुरी जास्त चाललीया. हो, ना. मग बरं इकड तर पस्तीस टक्के चालतय. तिकडे आमच्या इकडे तर.
हम्म तीस-पस्तीस टक्के असंच असेल.
हो, ना. काय ते मजुरीत जास्त जाते.
हो.
जेवण वगैरे झालं काय.
ही,, हेच लोक आलेत आता हे.
हम्म धोंड्याचा महिना चालू आता. आता संपत आला आज चौद्याचा दिवसच राहिलाय.
हो बाई, करायचे तर मला कुठं तर गॅस आहे, म्हटलं हिथ आलोय तर करावं देवाला नैवेद.
हा.
पण गॅस नाही ना भेटलेला.
अजून नाही भेटला.
तो तिकडच आहे पुण्याला.
मग आता तू स्वयंपाक का कशावर. करतेस. तो भरून आणला काय. हो काय.
हो.
ते दोघच आहेत म्हणून जमतय, आणि उन्हाळा पाणी तापवायचं. ची गरज नाही, काही नाही त्याच्या. त्याच्यामुळे. नाहीतर मग बेजारीच झाली असतील सकाळी-सकाळी.
मग काय तर तेला स्लो चालत पोळ्या कडक होत. आता हर्षुला संध्याकाळी एक डबा देतात, स्कूल मधून.
हा, हा, हा.
आता दोन्ही टाईमचं आहे नंतर फुल डे आहे ना, मंडेपासून स्कूल आता कसं दीडला येतो.
होय आता काय शाळा पण ओपन झाल्यात सगळ्या आणि. बाकीच पण काय काम करावी पण काय नाही असंच झालंय. आता झालं प वटपौर्णिमा येईल. बघत-बघत. कुठे अजून साडी नाही, ब्लाऊज शिवायला टाकलं नाही, काहीच नाही अजून केलं.
त्या अ तुमच्या समोर जे टेलर आहे ते ते टाकायचे.
हो ना तिथंच टाकायचंय. बघू आता एक दोन दिवसांनी टाकू का नको का मशीन आल्यावरच शिवू म्हणतेय, हो आलंय चालूच. झालेत क्लासेस. चांगले.
ती का.
हो. आता चा नव्वी, दहा, नव्वीचे, अकरावीचे अशे वि- विद्यार्थी यायला सुरुवात झाली आता.
अरे वा, वा, वा चांगलं आहे ना घरात बसून.
हो चांगले क्लास चालू झाले, ते सगळं शिफ्टिंग मध्ये इकडंन- तिकडं सारख क्लासच पण सगळं डिस्टर्ब होतय नवीन जागेवर आल्याव ओळखीच त्यात. पण ते बर हाय शेजारीच. सकाळी सात ते नऊ एक बॅच घे तात. ते अकरावीचे येते ते आणि संध्याकाळी पाच वाजता ते, पाच ते सात एक घेते. आता सोमवार पासून अजून दोन मुली वाढणार ए तर त्यांचं चार पासूनच मग चालू करावं लागल. एकच हये, पण तेवढंच का होईना म्हणलं घ्याव. हे सगळ काय सांगितली नाहीये, बघू आता. ते जवळचेच आहेत. काय देतील ते घ्यायची? त्यांच्यामुळे दहा पाच मुलं आली आ पल्याला तर अ होतय, मॅनेज मग त्याच्यातच सगळं. अशी काय ठरव ली नाहीेये, पण देतील ना. अस सहावी ची तेनची आता ठरवली. आ म्हणजे बोर्ड वाइज ठरवली. स्टेट बोर्ड आहे, सी. बी. ए. सी बोर्ड आहे. आए. सी. सी बोर्ड आस, म्हणजे बोर्डा जो बोर्ड आहे, त्याप्रमाणे मग फिज स्टेट बोर्डची कमी हाय. सिलॅबस जसा असेल, तशी फी ठेवली आता.
हम्म.
तरी बरं आहे. नवीन आता चालू करून दोन चार दिवसातच नाही नाही म्हणलं तरी, सात आठ विद्यार्थी झाले. मग, आता वाढतील ना आणखी परत.
हाव.
घरी बसून आपलं, हिकडं तिकडं जाण्यापेक्षा. नाही नाही कोण नाही. कारण शेजारचे सगळे विद्यार्थीय.... अरे काय आपला त्रास नाही झाला, मुलांचा आवाजच नाही बाहेर गेला, तर कशाला ऑब्जेक्शन घेतील ना.
नाही, जे बाहेरून येतात ना त्यांना अलाउड नसतं. घ्यायला कारण... ते तेजे प्रॉपरचे घेणार. हम हम अरे तस नाही ते राहणारे जर ए- खादी क्लास ते तुमच्या गावाले जे आहेत, त्या क्लास घेतात.
हा.
त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं ते घर मालक आहेत असं.
नाही नाही त्यांनीच बंद केले उलट माझ्या चालू झाल म्हणून. त्यांचे विद्यार्थी पण मलाच- पाठवणार आहेत आता. कारण त्या म्हणतात तुम्ही प्रज प्रोफेशनल घेेतात तस माझ्याच्या होत नाही घे ना मग त्यांचाच मुल हा माझ कडे यायला लाय मग त्या म्हणत आता लोक ल काय म्हणतीलचा मुलगा हच्याकडे पाठवते त्याच वेळेक्ष त्याला मी बंदच करून टाकते माझे माझेच विद्यार्थी तुम्हाला देते. मग आता त्या ते पण येणार आहेत. चार पाच विद्यार्थी पण अजून काय आले नाहीय. येतील.
हम्म... अच्छा आहे.
बरे आपलं वेळ पण जातो आपलं कामात पण राहतय माणूस दहा पाच रुपये आपले येते पण इिकडं तिकडं नुसत बसण्यापेक्षा विणकाम पण मी ते काल हे केलं मोगऱ्यात. एक हे हा नाही गचरा नाही रब्बर पॅन्ट
हम्म
ते मोगऱ्याच्या डिझाईन काल केली आता आज म्हणलं गुलाबाच्या फुलाचे करता येईल थोड्या वेळाने आता म्हंटले दोन चार कॉल करून घ्यावेत आणि मग बसावं वेनायला हा मग ते चालू आहे ते पण ते इथल्या बघितल्या एक दोघीनी त्यांना लयच आवडले ते पण मोबाईल पाहूच
हम्म.
असं साईड पर्स सारखं केलंय.
हो ना?
हा असं आडकवायला बंद वगैरे केलाय त्याला छान.
मी म्हटलं नाही असल्या गोष्टी जाम विक त्या तितं पोलत हौशेत तितल्या बायकाले
हा-हा-हा तेच ना. करून तर ठेवू म्हटलं परत चं परत बघू म्हणलं गणपतीत वगैरे स्टॉल लावतात वाटतं.
हम्म!
मग ह्या म्हनत होत्या विणून ठेवा असल भरपूर आणि मग आपण स्टॉल लावूयात. परत ते दुसरी एक जण काय करते पार्लरचं करतीये ना. मग ते असं होम, होम सर्विसये पार्लर नाईये तिचं, होम सर्व्हिस ये. हा मग ते म्हटली मी पण न्हेचंय पण मला म्हणत होती मी कसंय असं काही कुणाचं काम केलं की त्यात दहावीस दहा-वीस रुपये कमिशन काढत असते. मी म्हटलं घे बाई मला काय करायचंय? माझे जेवढे तेवढे दे वर तुला काय घ्यायचे ते घे. लोक कड काय ते नाही माझे जे किंमत सांगितली ती मला दे. त्याच्या वर तु कितीला पण विक मला काय करायचं? मग चालतयं म्हटले. मग तस काहीतरी करू आहे की नाही, काय ना काय काय ना काय बसण्यापेक्षा. दिवसभर काय हे पण होत
ते हे पण करा ना तुमच्या सोबत जे राहतायत मुली त्यांना पण जरा शिकवा हे असं करा तसं करा.
हो चालूच आहे क्लास आता आम्ही दोघी मिळूनच घेणारयेत ना. ह ह हम.
त्यांना पण जरा येईल, कळेल कसं असतं काय?
हो ना हो ना. माहिती होईल. करत राहायचं काही ना काय काही ना काय काय?
नुसतं बस
नुसतं बसण्यापेक्षा वाचन चालू आहे माझं.
ह ह.
हम्म! चालतयं म आणखी काय?
काय नाही हेच काम.
नऊ मिनटं झालेत नऊ मिनिटं होऊन पाच, सात सेकंद झालेत.
ह अ अ.
चालते मग करते नंतर कॉल. हा ठीक! आहे ओके बाय. हम हम पाच मिनिटं कट कर.